आवाज येतोय का माझा त हा आवाज येतोय माझा ओ किओ
मी लावत होतो हो वो हिकडून कॉल आव
हा आला मी उचलला पण पण कट झाला म्हणून मी मग माझ्या पकडून लावला पुन्हा हा
ह आता हा नंतर ठेवल्यानंतर परत मी लावेन कारण मग
हो हो हो हो लावाते हो म सुरुवातच आहे हो तुम्ही कोणत्या विषयावर बोलू इच्छिितता फिरण्याबद्दल कुठ तथल्या काय आहे
हा तुम्ही कॉल केलाय ना आता तुम्ही बोला विषयाचा अवघड प्रश्न आहे हो विषय ठर कोणत विषयावर बोलायच
हो नाही अनोळखी असल्यामुळे थोडस आपल्याला पण हे होतं बाकी काही नाही हो काही नाही शिरण्याबद्दल बोलू शकतो ोय आम्ही पण दोन दिवस जरा फिरतच होतो
ओके ओके ठीक आहे बोलू शकतो नो प्रॉब्लेम आपला काय व्यवार रोज काय असेल ते बोलू शकतो आपण
हो मग तेच म्हटलं ना फिरायला गेले होते आता रिसेंटलीच काल हो हो पकीे
बोला की
मला येतोय तुम्हाला येतोय का नाही ते बघा तुम्ही सांगा मला
मला येतोय तु मला येतोय का माझा आवाज
हो हो येतोय येतोय आता येतोय
हा बोला ना तई
हा तर आम्ही दोन दिवस जरा फिरतीवर होतो म्हणजे फिरतीवर इन द सेन्स कि इथंच आपलं देवदर्शन वगैरे मग त्याच्याच संदर्भात बोलू म्हट आता दुसर्या विषयी काढण्यापेक्षा
हो हो बोला ना
हा आ तर आम्ही गेलो होतो कोल्हापूरला कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर
हा हा हा बरोबर
हम् हा आणि काल त्यात ते त्यांचं सोन्याचा कळस बसवतय ना काहीतरी तर ते चालू होत काल कुणीतरी दान केलंय ना दीड किलो च सोन्याचा कळस मंदिराला
हो
हो प्रचंड गर्दी होती
गर्दी होती ना
हो हो प्रचंड प्रचंड
दर्शन मुक गेला ऍक्च्युली काय होतं माहिती का महालक्ष्मीला एवढी गर्दी असते. तिथे मुख दर्शन हा बरोबर आहे जा व लागत
हो तिकड पण रांग इकड पण रांग आणि गर्दी प्रचंड होती आहे खरं एवढी गर्दी असते त्यामुळे आम्ही गेलो नाय नाही ऊ तिकडे हा
हा भरपूर गर्दी असते
तेच की त्याच्यामुळेच तिकड पण गेलो नाही आम्ही आणि सगळीकडून रस्ते आहेत ना त्यामुळ हे पण झालं जरा गोंधळायला पण झालं काही समजलच नाही कुठला रस्ता कुठ जातोय
हम्म देवदर्शनाला बरोबर आहे सगळे पार्किंग आणि आता कसं आहे सणसूतीचे
अह आणि त्यात उन्हाळा
चालत झालं का मग दर्शन आता काय मुखदर्शन घ्यायला लागत हो
हा तेच घेेतलो रांगेत कोण उभारते एवढा वेळ ते तीन चार तास नंबर येत नाही ते काय हा तीन चार तास नंबर येत नाही म्हटलं
हो हो नाही भरपूर गर्दी असते महालक्ष्मीला
अ आणि त्यात काल शेवटचा शुक्रवार पण वगैरे होता म्हणल्यावर तर लय
हो, हो, हो
हो तुम्हाला माझा आवाज लेट येतोय का
हा आले ते उशीरा यतोय
हा कारण आपण सगळं सोबतच बोलायला लागलोय
हॅलो
हा म्हणजे सोबत बोलण व्हायला लागले सारख सारख म्हणून म्हंटलं हम्म हम्मम झालं केलं खरं बाहेर नाही नाही फक्त तिकडच जाऊन आलोय
होय का
आवाज येत
आता येतोय का हॅलो हा आता येतोय का म्हटलं
आवाज हो हो येतोय
होय तेवढंच की दुसरं काय बाहेरन घ्यायचं तेवढंच द्यायचं वरती तेवढंच केलं
होय हो तुम्ही पण कोल्हापूर पुरचे काय
नाही नाही तसं सांगायचं नसत पण आम्ही आहेत
नाही नाही तुम्हाला इतकी माहिती नाही तुम्ही कि माहिती देतय म्हणून म्हटलं ह
हो हो जवळचेच आहोत
अच्छा अच्छा हा हा अच्छाच्छ अच्छा
हम्म बाकी कायआणि बोला आता मला दहा मिनिट संपवायची आहेत
बाकी अस- असं काही नाही तेच देवदर्शन झालं. प्रचंड गर्दी होती त्यात व्ही आय पी दर्शन ती रांग नुसतं मुख दर्शन आणि चारही बाजूनी रस्ते केलेत आणि काल त्यात तो कळस एक बसवत होते ना त्यामुळे गर्दी एवढी प्रचंड होती ना- बापरे काय- बोलायला नको आणि त्यात वरून ऊन- ती जीवाची तगमग झाली. प्रचंड-
अधिक महिनाय ना त्यामुळे भरपूर गर्दी अधिक महिनाय ना त्यामुळे भरपूर गर्दी असते.
होय लईच गर्दी होती. पाग नुस चेंगरून टाकत्यात.
हो हो हो ओटी वगैरे भरली का नाही मग.
होय होय भरली की ओटी वगैरे दिली पुढं. आणि मुखदर्शन घे लंव नुसतच आपलं.
हा कधी पण गेला ना तुम्ही कोल्हापूरला तर दर्शन होतच नाही मूक दर्शनच घ्यावं लागत. नेहमीच तिंथ गर्दी असते अहो सगळीकडेच. सगळे डेच गर्दी आहे ऍक्च्युली कोल्हापूरला
हा. नाही हो पण मी एकदा गेली होती ना म्हणजे म्हणजे आम्ही आता रीक रिसेंटली जातो ना मग आम्ही असं फ्रेंडस न ग्रुप न गेलो होतो ना तर त्याच वेळेला मला एकदा तेवढी मूर्ती बघा पूर्ण अशी बघायला मिळाली होती अजिबात आ ग आ काय ते गाभरात अजिबात गर्दी वगैरे काय नव्हती पण आता ऐवढ केलंय ना. रोज करतीया. रोजच नंबर असते म्हणजे एक दोन चार वर्षाच्या खाली आम्ही जरा सारख जात होतो ना कॉलेजच्या निमित्तानं तर न तेवढी बाई गर्दी तेव्हा तेव्हा आपलं छान होत.
आम्ही तर मला वाटतय किती? तरी वेळा मुख दर्शन घेऊन आलू या.
ह मी एकदाच फक्त गेलो होतो तेव्हा मंदिर रिकाम होतं नाही. तर मी कधी जाईल तेव्हा तिथ गर्दी असायला लागली आता.
हो हो.
आणि सगळीकडेच झालंय तिथंच नाही सगळ्यात कुठल्या बी मंदिरात जावालाय गर्दी असते.
हा आजकाल व्ही आयपी वगैरे झाले ना.
हो त्यांची तर रांग वेगळी असत्या पण मंदिरात गर्दी
लायणी तु राहण्यापेक्ष
हो खरं सोडलं तरी काय ते तिथे बी लाईन असतेच की किती बी नाही म्हणलं.
हो हो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देवाच्या ठिकाणी हेच चाललेलं आहे. प्रामाणिक पणच्या लोकांना. त्यांना दर्शन होत नाही जे व्ही आय पी असतात पासवाले असतात. तर त्यांना पहिलं दर्शन.
मात्र तेव्हा तुझा भाऊ सगळीकड आहे.
हो हो तेवढं. गेलं तरी पण हेच चाललेलं आहे.
ते आता काय ते मानवनिर्मित आहे तेव्हा आता तुझा भाव आपण. केलाय म्हणल्यावर आता आपल्याला सहन करणं भागच आहे.
आणि आपण पण कधी कधी जातोच की पासनं किंवा अर्जंटली पैसे वगैरे देऊन. त्यामुळ आपण पण चुका करतो.
नाही मी आजपर्यंत तरी हे केलं नाही मी तर ठरवलंय की ती काय पण होऊ दे पण ते तेवढं करायचं नाही आपण. अजिबात केल नाय बघा अजून. खरच सांगती होय.
आपण पण. सुविधा वगैरे घेतो ना.
आजजीबात नाही मी आजवर तो प्रकार केला नाही अगदी पंढरपूरला वगैरे पण आम्ही जाऊन आलो थोड्या दिवसापूर्वी. तर नाही. म्हणजे ऐपत आहे नाही असं नाही की व्ही आय पी दर्शन घ्या पैसे भरून हे करा ते करा नाही म्हटलं. अजिबात नाही आपण येतो कशासाठी म्हंटलं.
प्रत्येक माणसाला पुजाऱ्यांचय पैसे खायचे आणि दर्शन द्यायचे.
तो प्रकार आजवर तरी केला नाही बघा अजिबात केला नाही.
आधी इथून पुढं पण मी पाळणार आहे. कारण त्याच्यात काही पॉईंटच नाहीये, पॉईंटलेस आहे ते.
हो प्रामाणिकपणे जी लोक तटकळत उभे राहतात ना त्यांच दर्शन थांबवतात. त्यांची लाईन थांबवतात आणि हे एक्सट्रा बाहेरचे सोडतात.
हो हो हो. तसच करतात ते.
तमण मग पास काढा पाचशे रुपयेचा.
नाही आता मेल्यावरच आहे.
हो, नाही तर मुख दर्शन घ्या आणि चला
ति तर कुठे धड होतूया
हो झाली तुमची हो ताई
हो हो, चालेल, धन्यवाद! कुठे होत्या तुम्ही लक्ष ठेवलं त्याबद्दल, हा हा.
कॉल करते तुम्ही आता ऍपवरचं राहावा.
तुमच्याशी बोलून छान वाटला हं.
हा छान वाटले, मी लगेच कॉल करते आता, मला बाहेर जायचंय जरा.
हो.
ऍप ओपनच असू द्या.
ओ हो हो ओ.